हॅलो.
हा ताई कश्या आहेत तुम्ही?
मी मजेत. तुम्ही कशा आहे ताई?
मी पण मजेत. आपण आपल्या शाळेच्या सगळ्या आठवणींवर बोलायचं का आज?
हो चालेल ना.
चालेल. तुमचं शालेय जीवन कसं होतं?
अ माझं शाळेतलं जीवन बघा म्हणजे अ आजच्या म्हणजे आधुनिक या जीवनापेक्षा आपण जे होतो अ नाईनटीन नाईनटी वनचे. त्या त्या शाळेतल्या जीवनात आणि आत्ताच्या जीवनात खूप फरक आहे म्हणजे एकदम शांतते पूर्वक ते वातावरण होतं शिकवलंही चांगलं जायचं. तसच मित्रमैत्रिणी खूप होते चांगले आणि एक एकत्र बसून अभ्यास करण्यात ती मजाच वेगळी होती.
तेच न, जे तेव्हाच्या शाळा आणि आताच्या शाळांमध्ये इतका जमीन आसमानाचा फरक
खूप, आता कसं फक्त ते अभ्यास अस लादलं जातय प्रत्येकावर.
हो, म्हणजे तेव्हा शाळेत असं कधी मला असं आठवतच नाही. का कधी आईवडिलांनी बळजबरी केली अभ्यासाची किंवा असं खूप सारा होमवर्क हे मग खूप अभ्यासाला घेऊन बसले असं कधीच नव्हतं म्हणजे शाळा इतकी छान होती ना? वातावरणच इत इतक चांगलं होतं ना की मुलं आपआप म्हणजे ते होऊन जायचं तेव्हा चे शिक्षक त्या सगळ्या गोष्टी खूपच वेगळ्या होत्या. आणि आत्ताच्या मुलांना एवढ्या सुविधा आहे सगळं काही आहे तरी पण त्यांना ते नकोय किंवा आवड
बरोबर तेच नाही त्यांना प्रत्येक म्हणजे आपण त्यांच्यावर बोद्रेशन टाकतोय ना? प्रत्येक गोष्टी की नाही हे तू केलाच पाहिजे तुला हे करावंच लागेल तू हाच कोर्स कर आपण त्यांच्या आवडी निवडी या बघतच नाही ना आणि शिक्षक लोक पण काय करता स्कूलमध्येही त्यांचा फुल टाइम स्टडी असतो. त्यानंतर त्यांना होमवर्कही खूप जास्त प्रमाणात दिलं जातो ना, खेळण्यासाठी टाइमच राहत ना
तेच ना, म्हणजे त्यांचं ते लहानपण हे ना ते सगळं ह्या सगळ्याच्यातच चाललंय. आता शाळेचे टायमिंग पण किती असत पार ते सकाळी गेलेलं पोरग पार तीन आणि चार वाजता घरी येतं. त्यामध्ये काही स्टॅमिना पण नाही उरत की, पुढे काही करावं बुवा असं.
हो आणि टीचर्स म्हणजे शिक्षकांच्या धाकानी पण ते म्हणजे त्यांचं होमवर्क हे असं, जास्तीत जास्त कंप्लीट करण्याचा प्रयत्न करनार.
हो ना. पण त्याला पण काहीतरी प्रमाण पाहिजे. हम्म तेच ना.
आत्ताच बघा, दोन अडीच वर्षाच झाले नाही तर मुलांना नर्सरीत टाकून देतात.
टाकून देतात. खरंच हे ना. आणि आपल्या वेळेस म्हणजे शंभरातला किंवा हजारातला एखाद दोन विद्यार्थी असतो तो इंग्लिश मिडीयमला जायचा.
बरोबर हो.
हा की नाही. आपल्याला जरा ते वेगळंच वाटायचं का ब जसं काही दुसऱ्या ग्रहावरनंच आलेलं आहे असं काही असं वाट वाटायचं एखाद इंग्लिश मिडियमला जातोय ऐकलं तर, आणि आता सरास मुलं पूर्ण इंग्लिश मिडियमला टाकतात, आणि तिथलं ते कल्चरच अगदी वेगळं अस म्हणजे एकदम. एकदम हाय फाय फंडा असतो एक तर.
आता फक्त ज्युनियर सिनियर ला टाकलं हा.
आणि ते प्रत्येकाला ते सगळेच गोष्टी अफोर्डेबल नसतात ना.
आता ज्युनियर सिनियरला टाकल्यावर बघा मुलांना काय असतं एबीसीडी वन टू शिकवतात. त्यांचं डोनेशन पन्नास, पन्नास हजार रुपये असतं.
हो ना.
तेवढा याच्यात आपलं पूर्ण शिक्षण होत.
शिक्षण हो ना तेवढ्याचत म्हणजे पोरांची तर. नर्सरी, इंजिनियर के जी, सिनियर केजीचे जेवढे पैसे लागले तेवढ्याच्यामध्ये माझं तर आखं शिक्षण झालेलंय.
तेच तेवढे ही लागले नसतील
थोडेही नेसतील लागले मी तर म्हणते हम्म,
वरती आप यांना एवढे डोनेशन देता देतो त्याच्यानंतर ते आपल्यालाच म्हणतात क तुम्ही होमवर्क करून घेत नाही.
घेत नाही आम्ही किती बघणार आहे. कोणाकणाचं बघणार आहे असं
तुमचंही काम असतं अरे आमच्याकडे काम असतं आम्ही त्यांना घरीचे वीड सिडी शिकवल्या असतील.
तेच तर.
ह्.
आणि कसं तर प्रत्येकाच्या घरी नाही म्हटलं तरी दोन दोन लहान मुलं असतातच म्हणजे दोन दोन तरी असतात. परत घरच पण असत का लेज जॉब पण करतात सळ्या गोष्टीक
हा बरोबर तेच. आणि मुलं हे घरचं ऐकण्यापेक्षा हे बाहेरचच ऐक.
हो टीचरच तर बापरे ते आपलं घरचं ऐकणार नाही पण टीचरच पहिले महत्त्वाचं असत. तर टीचरने असं सांगितलंय ना बस संपला विषय मग तिथे अस सं तर अवघड.
ते कस ते म्हणताना अस होणार आणिच पान टोचलेच समजत.
खरंच आहे तस म्हणजे एक वेळेस ते आपल्या नाही. ऐकणार पण टीचरचं तर सगळं ऐकतील ते.
तेजत. आत्ताच्या म्हणजे त्या जीवनात आणि ह जीवनात खूप मोठा फरक आहे. बघा ना तुम्ही शाळेत शिक्षक म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीच ज्ञान देत होते त्यानंतर पारंपरिक सण होते. त्याविषयी माहिती सांगण्यात येत होती, आपल्याला ती सवय लागलेली होती.
सवय हो ना आता आजकालच्या मुलांना काही सनवाराचं वगैरे विचारण त्यांना काहीच नसत पडलेलं त्या गोष्टीचं म्हणजे. फक्त सुट्टी मिळाली आहे मिळाली बस बाकी काही नाही त्या गोष्टींच असं. हे इंग्लिश मिडियम म्हणजे कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तर. त्यांच्याकडे तर हे सण वरोगर काही काही सेलिब्रेशनच नसतं. आणि ख्रिसमस मात्र हो आणि ख्रिसमस मात्र एकदम जोरात पार्टी वगैरे करतील सगळं.
तेस तर.
हे कुठेतरी ना म्हणजे असं थांबायला पाहिजे ह्या गोष्टी. योग्य नाही येत म्हणजे पुढच्या पिढीसाठी.
बरोबर.
हम् हम.
त्यानंतर म्हणजे शिक्षक लोकही चांगले मार्गदर्शन. करत होते बघा ना मित्रांसोबत ते खेळत होते म्हणजे. अ मित्रांसोबत ते व्यवस्थित खेळायला लावायचे खेळ, जे काय असल ना, शिक्षकही त्यात इन्वल होत होते.
तेच ना.
वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होत होते शाळेत.
हो. शाळा म्हणजे कसंय ना, लहान मुलांसाठी दुसरं घरच असतं म्हणजे त्यांचं एक. हाय की नाय, आणि तिथे तर नुस त म्हणजे रिस्ट्रिक्शन्स आणले किंवा हे असंच करायचं तसंच करायचं तर ते घर घरासारखं वाट णारच नाही ना, तिथलं वातावरण जर असं असेल तर, हाय की नाही.
शिक्षक लोक त्यांना काय फक्त च यायच त्यांचा त्यांचा विषय होता तो शिकून निघून जाता.
निघन जातात, पण पूर्वीच तसं नव्हतं ना शिक्षक म्हणजे घरच्यांचा जेवढा धाक नसायचा तेवढा त्या शिक्षकाचा असायचा, ते ऐकायचे, आणि शिक्षकही तसं करून घ्यायचे मेन म्हणजे
तेव्हा आपल्याला प्रत्येक सब्जेक्टला एकच शिक्षक होते, आता इथं प्रत्येक सब्जेक्टला वेगळे शिक्षक आहेत.
आणि इतकं काय काय वेगळं असतं म्हणजे रोजचं वेगवेगळं, ती बॅग तर म्हणजे काय काय द्यायचं त्या बॅगमध्येध्ये इतकी जड बॅग असते आणि काय ते पहिली दुसरीचे मुलं एवढं मोठं ओझ घेऊन जात तात, पार जाम होऊन जातात ती बॅग घरी घेऊन येईपर्यंत, हो न जे मला तर आठवतही नाही का एवढं लहानपणी आम्ही एवढं असं जड कधी घेऊन गेलो आणि असं खूप काही टेन्शन मध्ये याच्यात त्याच्यात, आजकालची मुलं म्हणजे अवघड झालंय त्यांचं सगळंच.
आपण दहावीला होतो तेव्हा, मोजून पाच की सहा विषय होते आपल्याला.
हो. ते यांचं तर इतकं काय काय कम्प्युटर हे ते म्हणजे रोबोटिक वगैरे इतकं काय काय आलेलं आहे की जे मी तर म्हणते ते आता एक मेसेज आला होता मागे अशी एक ईमेज आलेली होती व्हॉट्सअपच्या स्टेटसला एकाची किंवा इंग्लिश मिडियम ची फी जास्त हे. असं तसं बोलतात म्हणे पण मग तेवढ्या फी मध्ये घरचे तीन लोक शिकतात म्हणे. असं त्याच्यावर आलेलं होत तर, कसं काय तीन लोक तर ते तीन लोक म्हणजे आई वडील आणि ते पोरगं असे तीन जण शिक त्यात असं त्याच्यात आ
घरी अभ्यास करून घ्यावाच लागतो आपल्याला त्यांना, परत पॅरेंट्स मिटिंगमध्ये ते आपल्यालाच बोलतात.
हो. ते म्हणतात आम्ही किती मुलांचं करून घेणार आहे, शेवटी तुम्ही पण लक्ष दिलं पाहिजे असं. असं त्यांच उत्तर असतं.
शिक्षक लोकांचा धाक असणं हे पण चांगली गोष्ट आहे पण ना इतकं पण बॉड्रेशन नाही
नाही पण आजकाल ये ना जिथे धाक असायला हवा ना तो ते धाक तिथे नाही राहिलेला पण असं म्हणजे
आणि बघायला गेलं तर त्यांना कसलीही पारंपरिक सूचना देत म्हणजे सन्मान माहिती नाही त्यांना, त्यांच्या स्कूल मध्ये कधी सांस्कृतिक कार्य क्रम झालेली नाही.
हम् हम्.
फक्त एक मुलांची ट्रिप काढता फिरून आणता.
हा आणि लहानपणी बघा ना असं म्हणजे ते गॅदरिंग वगैरे असायचं आपलं सगळं तर तेव्हा ते गॅदरिंगला गाणे पण कसे असायचे किंवा ते ग्रुपने बसवून पण कसे घ्यायचे शिक्षक आपले आणि इतकी मजा यायची म्हणजे आप पण अक्षरशः वाढवागायचो त्या सगळ्या गोष्टींची आजकालच्या मुलांना काही नाही राहिलेलं आहे म्हणजे
विविध कार्यक्रम झाले किंवा स्पर्धा झाल्या ड्रॉइंग ची झाली वाचनाची झाली आणि त्यात बक्षीस पण चांगले देत होत त्याचे मी आज नुसता वाढतो ना
आणि आपल्या शाळा कशा होत्या एकदम अशा साध्या होत्या म्हणजे असं खूप झगमगाट किंवा खूप भारी, भारी मोठमोठ्याला बिल्डिंगा वगैरे. एकदम चमचमत. वातावरण वगैरे असं नव्हतं म्हणजे आता बिल्डिंगी खूप मोठी मोठ्या मोठ्या झाल्याय आतमध्येध्ये एकदम डेकोरेटिव्ह सगळं राहतं सगळं काही असतं पण ते महत्त्वाचं नाही ना जे महत्त्वाचं आहे शिक्षण किंवा त्यांच्यावर होणारं किंवा त्यांना लाग लागणारी शिस्त असेल, संस्कार असेल. ह्या गोष्टी कुठेतरी म्हणजे आता कमी बघायला मिळतात आपल्याला
हो.
म्हणजे शाळेकडे आता बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू नच बघितलं जातं.
तेव्हाच वातावरण अ नाही बाकी अस
हम्.
तेव्हाच तसं ज्ञान आणि कौशल्यही चांगल्या प्रकारे मिळत होतं, सिथित वेळ. महत्त्व समजत होत प्रत्येकाना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जायच्या तोलटवर तुला आज हा वर्ग साफ करावा लागेल. म्ह प्रत्येक याची शिस्त होती एकाला
ते अशी समान वागणूक असायची ती म्हणजे तेव्हा. आणि तेव्हाची परिस्थिती पण तशीच होती, का सगळ्यांकडे सारखंच असायचं म्हणजे असं. कोणी खूप श्रीमंतन कोणी खूप गरीब असन हे सगळे सर्वसामान्य एकसारखेच असायचे त्यामुळे. ते वातावरण पण खूप छान होतं मिळून मी सगळे राहायचे, आता काय. पैसाच दिसायला लागला लोकांना. हो हो चालेल ओके.
छान लागलं तुमच्या स
हो मला पण